हॅलो!
हा, बोला की.
काय करताय?
काय करू बसलोय.
आज निवांत आहे?
होय.
हा हा, आज काय सुट्टी आहे कामावर?
नाही नाईट शिप्ट आहे, जायाचं हाय.
ह ह ह ह बाकी काय विशेष?
काय म्हणतो? तुम्ही
ह ह, काय ते?
तुम्ही सांगा म्हटल?
आम्ही काय सांगतोय, आता तुमच्याकडं?
आमच्याकडं काय?
काय काय?
मग, काय करताय तुम्ही?
काय नाही आहे, आले जरा शेताकडे आले. फिरायला. शेतात आता आहे भेंडी, गवारी, मिरच्या, वांगी.
हो.
मग जरा असं आहे, जरा शेत ह
भाजी विकायचं काम करताय का?
होय होय होय हा.
मग काय, बरी हायस काय? बरी हाय, मी पण.
तुमचा आवाज येत नाहीये ओ?
कुठं तुमच्या घ-घरगुती वाप घरगुती वापरासाठी घेताय, जी बाहेर विकण्यासाठी
नाही असं काही नाही आहे, सध्या तरी घरगुती साठीच आहे आत्ता सुरुवात आहे.
मग जास्त लागलच मग द्यायचं विकायला.
हो हो.
हम्म, तुमचं आमची ह-आहे. एक ये बाहेरची म्हटलं तर, आहे पाच एकर आहे.
हम्म,
मग, बाकीच काय पिक घेताय म?
नाही, त्यातलं थोडंफार जनावरांसाठी वैरण आहे. थोड ऊस आहे, आणि थोड मग भात आहे मग, थोड माळव आहे. तुमच काय आहे काय, शेत वगैरे?
ह हा.
आम्ही जात नसल्यामुळे, आम्ही दुसऱ्याला करायला दिलय ना ते.
हा हा, मग तुम्ही काय लावलय शेतात?
हह. आम्ही आत्ता तिकडं काय, सगळ्याकडची काय पडीकच आहे जमीन. पण, आता आता पाऊस पडल्यानंतर आत्ता हे मक्का पेरायचा आहे.
ह हा हा, शेतीची आवड आहे की नाही तुम्हाला?
मी लहानपणा पासून इकडंच हाय त्याच्यामुळे मग, शेतीची आवड मला पण आहे. पण कसं आहे, तिकडे मला जाऊन माझ्या गावाकडे जाऊन मला एवढ करणार त्यामुळे तिकडं जायाचा जास्त विचारत करत नाही. जरी गेलो किनय आमचं दो-दोन चार दिवस राहून मग परत इकडे या- यावं लागत ना. पगार पाणी नसतो त, त्यामुळ बी वगैर आता बंद करालतीत, त्यामुळ
हम्म हम्म, तुमचे शिफ्ट असतात काय?
हो शिफ्ट असतात.
हा हा किती, म्हणजे तीन शिफ्टीमध्ये असते की दोन शिफ्टीमध्ये असते?
सध्या तर, दोन शिफ्ट मध्ये.
ओके ओके, तुमच्या इथं काय फेमस आहे?
फेमस आता आत आमच्या इथ इचलकंरजी मध्ये तर टेक्स्टाईल इडस्ट्री भरपूर
आ हा हां हां.
टेक्सटाइल इंडस्ट्री मध्ये इचलकरंजीचा एक नंबर हाय महाराष्ट्रात.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म मग इथून कापड कापड बनते का तिथून?
हा हा हा, कसे आपले रेग्युलर साधी असतात की कशे?
सगळ्या प्रकारच तुम्हाला ज्या प्रकारचे हवे असेल त्या प्रकारचे सगळे कापड इथ पूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर देखील इथून कापड भरपूर एक्सपोर्ट होतो. कायना मला किवा तर हे तिकडं पण एक्सपोर्ट होतात.
हा हा, मग तुमच्याकडे कप कापड स्वस्त असणार हाईत?
नाही असं कसं आपल्या आपल्याकड कसंय कच्चा माल तयार होतो ना. जो कापड स्वस्त असल की कस
हां.
कच्चा माल आपल्याकडे तयार होतोय. आपल्याकडे तयार होऊन मग त्यो पक्का होण्यासाठी दुसरीकडं पाठवलं जात.
ह हा हा हा.
मग ते पक्का माल तयार होईल मग. मग कवा फॅक्टरीला कवा गारमेंट्ला. असा बाल तरवला जातो काय? त्यातून कपड्याची
बोला ना.
त्यापासून मग सगळे आउटलेटला संग पाठवलं जातं. मग फायनल डेटा? आपल्या इथं फिक्स होतं ना, मेन म्हणजे आउटलेट लागत, काम केल्यानंतरचं
हं आम्हाला
मग काय असं काय नसतं. बाकीच्यांच्याकडे जेवढ देत असत्यात तेवढच
हा हा हा हा नाही आम्हाला वाटत तिथं क कापड बनन म्हणजे कापड बनवतात त्येच्यामुळे म्हंटलं चिपमध्ये एखाद्या वेळेला असेल. ते तुलनेन जर गेला तर तिथं बनवतात ना म्हणजे तिथं मॅन्युफॅक्चरिंग होते म्हटल्यावर थोडफार उन्नीस वीस
बाय मॅन्युफॅक्चरिंग, बाय मॅन्युफॅक्चरिंग होत पण थोडंफार म्हणजे घर कच्चा माल वापरू वापरु शकतो सायकल पाहिजे असलं ना चांगलीच कपडे घेऊनया गरदीेची भाजी अन टमाटाची वापरू ते प्रोसेस मध्ये वगैरे असल तर हे तिथं एखादं मीटर म्हणजे असं एक दोन चार मीटर कापड म्हणलं कणी मागेतलं तरी घेतात असच. काय हॅलो.
हा हा हा हा फक्त जास्त क्वांटिटीमध्ये
पण ते योग्य योग्यरित्या फिनिश फिनिस्क झालेलं असत ना ते. म त्याची लाईट पण कमीच असते. ते ज्या वेळी ते कापड फिनिश होत
हा.
त्यावेळी त्याची लाईफ पण वाढते कापडाची. योग्य केमिकल्स पण वापरलं जात, जे कापडाच लाईफ पण वागत वाढतं. त्यामुळं केलं तरी ते कपडाच वाढतो त्यामुळं जास्त करून कापड खरेदी करतो.
मग तुमच्या कलरिंग मध्ये हे होते की व्हाईट म्हणजे कच्च्या ह्याच्यामध्येच अस ते कलर कोणता असतोय नई?
कलरच आता तर सध्या व्हाईटच असतोय सगळ्या कापडाचा हेच्या कच्चा कच्चाच माल असतोय ना. मग प्रोसेसिंग साठी त्यो बाहेर जातोय माल. प्रोसेसिंग झालं मग त्याच्यावर कलर वगैरे होतात. तरी पण असतात कलर म्हणजे असं रेग्युलरली त्याचा मशीन वर पण कलर चे धागे येतात.
हा.
तरी पण ते वापरण्यासाठी योग्य जातना. त्याच्यावर अ त्याची लाईफ कमी असते, असच जर वापरायला घेतलं. त्याची लाईफ कमी असते ना. मग लगेच खराब होतात ते पटकन. हा खराब, खराब होणार, फाटणार वैगरे
म आता जर तुम्हाला काही विचारायचं म्हणलं तर तुम्ही त्याच्यामध्ये आहात मग सगळ्यात बेस्ट क्वालिटीमध्ये कापड जर म्हणलं, तर कोणतं येणार?
सगळ्यात बेस्ट म्हणजे असंय कसय माहितीय काय मोस्टली आपण वापरासाठी म्हटल्, तर धोतर मधे ध्ये, आपल्या पोटली म्हणून कापड हाय.
कोणतं? तुमचा आवाज येत नाहीये, तुमचा आवाज येत नाहीये.
आपल्या इचलकरंजी मध्ये पोपले निमन कापडाच कापड फेमस आहे.
पोपलीन?
हा पोपलिन. ते आपल्या इचलकंरजीतून पूर्ण अ- जगात एक्सपोर्ट होत ते कापड.
होय काय? म्हणजे जे स्मूथ मध्ये असते की कडक असते.
एक म एक एकदम स्मूथ मध्ये धोती टाईपय ते. एकदम असं, एकदम मुलायम असत
हम्म हम्म हम्म हम्म ओके. मग आपल्याकड किती प्रकारची असतात तरी?
कापड भरतात म्हणजे तीन लेअर असतात कपडाचे. डबल क्लॉक मध्ये दोन लेअर असतात. एकाच वेळी दोन कापड तयार होत.
अच्छा.
एक बँडेजि बॅन्डेज बँडेजिंग साठी म्हणा. किंवा पॉकेटिंगसाठी असे कपडे वापरले जातात, असे डेली वगैरे वापरणार असल अस त्याच्या मशनि इथ जवळपास नईहाइत. अ - कागल ला म्हणा असे त्याचे मोठ मोठे युनिटस आहेत. डेनिम च्या वगैरे मोठमोठ्या युनिट्स ला रेग्युलरली मार्केटिंग साठी पाठवतात.
होय. का?
वगैरे असत ना.
हा हा हां हा ओके. तेच म्हणून म्हटलं म्हणजे शर्ट पीस साठी पण आपण ते युज करू शकतोय काय असं म्हणत होतो मी. तुमही जे म्हण
म्हणतात
हा बोपक्लीन हा.
हा हा बोप्लिन हे शर्ट पिस घ्या शटिंग साठीच यूज केले जातात.
हा हा.
सहसा ते आपल्या इथं अ- आपल्या इथंच तयार होतय इचलकरंजी मध्येच. इचलकरंजी मधूनच ते सगळीकडे एक्सपोर्ट होतात.
हा हा. मग ते क अ हा, ते कापड म्हणजे पूर्ण वाईट मधेच येणार ना, मग तसच आपण यूज करू शकतो ना? काय डायरेक्ट तेला पण हे करावं लागणार.
त्याला पण प्रोसेसिंग करायला लागात कोणतं कोणतंही कापड असेल कॉम्पोल्सरीच असत. कारण त्याच्यामध्ये जो स्टार्च वगैरे असत, सगळं अ -सायजिंग कापड म्हणजे ज्यावेळी धागा तयार होतो, धागा तयार झाल्यानंतर त्याला ते मग कापड म्हणजे मशीनीवर च चढण्यासाठी त्याना साईज करण गरजेचं असतं. बीम मध्ये साईज सायजिंग मध्ये करण्याची गरज गरजेचं असत.
हा.
मग त्यामुळे साईज केल्यानंतर मग ते लुम्वर चढतय बीम. बीम मग लूमवर चढल्यानंतर मग त्याच्यामध्ये सायोज करण्यासाठी केमिकल्स वापरलेलं असतय. ते हे म्हणा मक्याचा पीठ म्हणा. तांदळाच तांदळाची अशी अ तांदळाचं पीठ अस वगैरे वापरतात बगा ते सगळं निघून जाण्याच ते त्याच्यामध्ये भरपूर केमिकलस वापरतात, केमिकल वापरल्यानंतर ना तेच सगळं एक दिवस स्टार्च असतय. म्हणजे कापड अस रेग्युलरली जे वापरतात मला वापरायला घेतलं आता मी मशनीवर तयार झालेलं कापड आपण वापरायला घेतलं तर ते पाण्यात भीजल्यानंतर लगेच चिकट होतय कापड. कारण त्यामध्ये हे असतय अ मक्याचं पीठ त्यात केमिकल वगैरे असत ना त्यामुळे एक कापड चिकट चिकट होत. आणि भिजल्यानंतर ते तसच भिजून राहिल ना त्याच कोमट वास येईल. सुबोध वाचायला लागतय मग ते प्रत्येक कापडची निघण गरजेचं असतं.
ह ह ह ह ह. ओके! नॉलेज छान भेटल तुमच्या कडून. हॅलो हॅलो! हा थँक्यू सर तुमच्याकडून माहिती माहिती छान भेटली म्हटलं.
अजून काही माहिती असली तर, हवी असली तर विचारू शकताय मला अजुन.
हो, आता सध्या नाही आता नेक्स्ट टाइम विचारेन.
हो हो, थँक्यू! सर हो हो हो हो. नेक्स्ट टाइम आम्ही विचारेन, आणि हेच्यापेक्षा वेगळ काय असेल तर विचारेन घ्या.
ठिक आहे.
ओके ओके! चला बाय.